हॅलो हॅलो हॅलो झोपला नाहीस काय हॅलो काय. काय करायलास झोपला नाहीस काय अजून.
नाही अजून अना अता जरा थोड्या झोपायचं.
अभ्यास करत बसलेस का पुस्तक वाचत?
हम्म पुस्तक वाचत बसलोय.
होय
हो मराठी पुस्तक आहेत तिथं. द सिक्रेटस. सोप शक्तिपात म्हणून एक हाय ते वाचायला लागलोय. आणि त्याय ते अवधूत भगवान नित्यानंद म्हणून ते महाराज त्यांच हाय.
होय
होय
हम्म हम्म ह आणि काय म्हणतोस बाकी.
काय ना आता फोन बघायला पाहिजे हनुमान जयंती वैगैरे मोठ्या वर्षी ती घरी बसली
हम् होय काय शिवजयंती सगळीकडे मोठी साजरी करतात आहे आता वेगवेगळे पोवाड्यांचे कार्यक्रम, गाण्याचे कार्यक्रम त्यानंतर होय शिवाजी महाराजांच्या जीवावर ज्योत आणतात गडावर
हो परत नाटक सादर करतात. काय काय घडल,
होय आणि मोठ्या मोठ्या मिरवणुका असतात. काढतात तेवढे मोठ त्या मिरवणुका असत. त्या तर हत्ती, घोडे, बैलगाड्या, रिक्षा ट्रॅक्टर हम्म ते डॉलबी तर असतोच. आणि पोरांचा उत्साह तर केवढा असतो.
वर्षातुन असतात पोर बारकी
होय केवढं वेगवेगळं आणि असत हो शिवाजी महाराज त्यांना इतके वर्ष झाले तरी पण अजून केवढं त्यांच तीनशे वर्षापूर्वी राजा गेलेत. खरं केवढं त्यांच साजरं करतात. तराजु
हा
जन्म का करतात हम् हम
हो हा जन्म का फक्त
हम्म प्रत्येक ठिकाणी वेगळे कार्यक्रम असतात होय? नी शिवजयंतीला... आम्ही लहान असताना ना हो. आम्ही काय आम्ही लहान असताना काय करायचं माहितय. सगळे असे... अ मिळून सगळे गल्लीतले मुलं मिळून कि नाही पताका ते केसरी कलर कुरकुर ते असं कुरकुरीत पेपर असत ना. त्याच्याशी त कोणी त्रिकोणी पतााके तयार करायचे. ते लावायचे आणि छोटी शिवाजी... शिवाजी महाराजांची मूर्ती आणायची बाजारातून... आणि सुंटवडा. करून घ्यायचा घरातून. आणि एकत्र एका ठिकाणी घलल. कोणीकडे तर बसवायचं. तिथ आरती करायची ते सुमटवडा सगळ्यांना वाट वाटायचा आणि दिवसभर शिवाजी महाराज.... पुजून ठेवायचे एका टेबल वर आणि संध्याकाळी छोटीशी..... त्या मुलांची मिरवणूक काढायची कोणाची तरी सा.... कोलवररून... असं शिवजयंती आणि हनुमान जयंती.... आम्ही अशी साजरी करत होतो. हो हनुमानाची पण मूर्ती आणत हो. माे मग आपल्याकडे... क अशी छोटी बस... शलेली अशा हनुमानाची मूर्ती आणून दिलेली आबांनी... होती किती वर्ष मी पूजत हो.... तरीी ह... तशी ह. होय. बाकी आणि काय म्हणतोस तुझं काय काय चाललंय.
काय ना. तसं टि चाललंय ते. फण बघाल कसले सगळे व्हिडिओ..
हम्म हम्म आता घर सजावटीच तर. होय घर सजावटीच तर काय काय प्रकार आलेत आहे की नाही. वेगवेगळे टेबल फर्नीचर.
फर्निचर वॉल ते बिन ते.
हा हम्म. होय भिंतीवरची चित्र आणि त्यामध्ये पण किती प्रकार त्यात.. त्यांनी शास्त्र काय काय भरपुर बोल. होय आणि आता थोड्याच जागेत भरपूर कस सगळं ठेवत. पण व्यवस्थित कस.. होय हे सगळं इंटेरिअर. करीअर मध्ये बघितलं जात. ते क हम्म आणि‌. एलईडी टी व्ही असतात? त्यामुळें त्याच्यासाठी वेगळं. सेटप असते.
आणि भिंतीवर माग डिझाईन वगैरे वेगळं.
खरं रंगसंगती पण छान करतातय इंटिरियर डेकोरेट. सगळीकडून लाईट. चे प्रकार केवढ्या.
होय होय लाइट.
घरातल्या वस्तूंची- होय. होय आणि सजावटीचे तर वस्तू केवढ्या होय.. होय तेच की वस्तू केवढ्यात आहेत एक. कॉर्नर. वेगे होय कुंड्यांच्या. तर किती वेगवेगळे आकार आले आहेत?
होय.
अ आता मातीचे भांडे, पितळेचे हांडे, तांब्याचे भांडे, परत लोक ते हे करायला लागत. घर सजवटासाठी वापरायला लागलेत होय पुर्वी ते सगळे भांडे मोठे मोठे सगळं म ता तलान किंमत आली ना जास्त पॉलिश करून वगैरे होय सजावट हम्म सजावटी साठी ठेवतात लोक छान वाटते आहे की नाही ते पण हम्
बघित
हम्म हम्म अ मग अशी मी बाजारात गेले होते की तुम्ही ते पित्याचे हात ती बघितली मग साडेचार छे रुपये पासून पुढे आहेत सगळे छान आहेत खरं हत्ती दोन हजार रुपये हम् चार हजार रुपये सहा हजार रुपये असं त्याच आकार वाढेल तसं ते किंमत वाढ त्यानंतर ते समयांचे पण किती प्रक करायलेत ना ती समई पण बघित तिला भरपूर होत आणि ते गणपत तिच्या मोती लक्ष्मी च्या मूर्ती पणत्यांचे चे प्रकार होय खूप प्रकार बघितले बाबा मग असे मी खूप छान वाटलं होय होय गायवासरूच तर वेगळच ते आणि नि आलय नवीन आता अधिक महिन्यात तर गायवासरूला खूप महत्त्व त दान द्यायचं होत आणि आपण देतोच ना नेहमी काय होय आपण हम्म गाय वासरू गाईचं सगळंच अं औषधी असतं ना
होय
रोज शेण पूर्वी लोकं ना अंगण गाईच्या शेणानी सारवायचे.
होय ना!
आम्ही तिकडे स होय होय आम्ही तिकड दक्षिण भारतात गेलो. होय. तिकडे ना साडी बघायला गेलेलो धर्मावरम म्हणून गाव आहे बघ तर तिथे ना दोनच बर वाच तात म्हणजे एक तर मजूर म्हणजे ते बनवणारे ते विणणारे विण कर आणि एक मालक. म्हणजे असं मधला नोकरदार वर्ग नसतोय. अशे दोनच वर्ग आहेत. तिथं मग ते बनवणारे नोकर म्हणजे त्यांचे ते मजूर आणि माल आणि सगळ्यांचे बंगले मोठे मोठे दुकान आहेत आणि त्या दुकानात दुकानांमध्ये ना खरं एवढे मोठे पॉश दुकान आहेत. खरं क नाही त्या दुकानांमध्ये तुला सांगते. अ प्रत्येक दुकानाच्या दारात तुळशी कट्टा तुळशी तुळशीचं रोप आणि प्रत्येक दुकान दार गाईच्या शेणानी सारवलेलं आणि त्याच्या वरती छान रांगोळी काढलेली बाबा म्हणजे घर असू दे बंगला असू दे किंवा ते त्यांचं दुकान दुकान मोठ शोरूम असू दे सगळे इकडे म्हणजे आपली संस्कृती जपलेली म्हणजे त्यावेळी मोठे शहर शोरूम आहे ते सारवून तिथ रांगोळी कशी काढायची वगैरे अस प्र तेघला आराम देवाबाई तुळशीवरूनधावन पण होतं. आणि तिथले त हम्म
आपल्याकडे येणारे म्हणजे माणसांची वाईट शक्ती
होय ना आणि आपली संस्कृती ती पण जपली जात ना अस हम्म आणि तिकडचे तू वृंदावन वेगळे वेगवेगळ्या अश प्रकारमध्ये होते होते बाबा आणि हम्म कुंडा वेगवेगळे घडी सगळ्या आणि अ आम्ही ते साड्या बनव त्याला बघितलं त्यांनी कसं बनव कसं पण कटट वगैरे तर कवडं म्हणजे त्यांच मोठा एम
कोरीव काम वेगळं जा असत
त्यांच सगळं हातावर विणलेल्या असतात साड्या रेष घेऊन होय सगळं प्युअर सिल्क असत आणि ते साड्यांसाठी च गाव प्रसिद्ध आहे अस आहे. आणि तिथं जे घरांचे गेट होते ना आपल्या इकडं ते जुन्या पद्धतीच्या हा तशे ते फरश्या अश्या मोठ्या मोठ्या लावलेले गेट असं म्हणून बर असते आणि म्हणजे अस सत प्रत्येक गावची पद्धत वेग अस भाषा वेगळी तिकडचं खाणं पिणं वेगळं तिकडं काय सगळं तांदळाचच होतं हम्म. अ. सगळं म्हणजे इडली, वडा, सांभार हम्म उडीद वडा हम्म उत्तप अ डोसा असं सगळं तिथले लोक आणि तिथले लोक भातच जास्त खातात, आपल्यासारखं च चपाती वगैरे खात नाहीत म हम्म भाकरी चपाती खात नाहीत. होय ते भाकरी, चपाती खात हम्म. गहूं खर तर उत्तर प्रदेशमध्ये जास्त मध्यप्रदेश
होय, खाली पण केरळमध्ये पण भाताच जास्त
होय. आम्हाला जायला बघ बरोबर दहा तास लागले. गाडीने गेलो होत. पाणी... तर बरोबर दहा तास लागले.
हा हा.
मग यायला परत दहा तास. अस झालं खर साड्या छान मि मला सोडा मला तिथं, त्या द सोलापूर मार्केट आहे. चागल हाय, म् जे च्या कपड्यांसाठी होय. जेंट्सचे कपडे पण छान मिळतात. तिथं भरपूर प्रकार आहेत. हम्म ह. हम्म अ लिनोन वगैरे सिल्क वैग तिकडं छान असतय. तथं पण होय, आणि टेलर पण चांगलाय ते.
हो तिकडचं आपलं.. त आपल्या बरोबर अंगावर बसतील किंवा.. चांगले बसतात असे कपडे शिवतात.
फिटिंग परफेक्ट असते. त्यांचा. खरं ती पण सिटी केवढी म्हणजे सुधारलीये. भरपूर ति दुकानं, शोरूम. तिकडं पण कपड्यांच सगळं अं हे. बाजारपेठ चांगली आहे. हो चालते चल ठेवू काय? मग गुड नाईट ठेव.